हॅलो.
हॅलो.
नमस्कार ताई.
नमस्कार.
काय करत आहे.
काय नाय बसली.
बसले.
हाआआ तुम्ही काय करतयेत.
काही नाही थोडे ते आपलं रजिस्टर पूर्ण करत होती मी प्रोटीन काढत होती गरोदर मातेच.
हो का?
हो तुमचं झालं का ते प्रोटीन कार्ड? काढायच
नाही या महिन्याच बाकी आहे काढायच हो
काय चालत आहे मग आता.
आता काय नाय आता कपडे धुवायच सकाळी वजन उंची करायला बरडी पाडायला गेली होती
अस का?
आणि तिकडून एक वाजता आली मग जेवण केल
काय जेवण बनवल?
अं मक्काची डाखर आणि उडदाची डाळ
अरे व्वा!
आम्हाला तर भेटत पण नाही इकडं गव्हाची पोळी केली आज
हो काय म यायच ना सुनीता घरी मग काय ची बाखर खायला.
तस आणलेली आहे मक्का थोडी आणि उडीदची डाळ पण थोडी आहे तस बनव बनवायचच आहे.
हूं मग बनवायचं एखाद्या दिवशी मस्त मिरच्या बिरच्या तडून घ्याय च
हा ना त्याच्याशिवाय तर जेवणाला चवच येत नाय मिरची
हा अजून काय चालूय
काही नाही आज शेतात गेली होती मी
शेतात
हा
काय कराय रे
काय नाही थोडं ते कचरा होत ते उचललं शेतातून आणि जाडलं
रायला का?
हा
हम्म
उद्या पण जायचंच आहे तस पण आता आपलं पण हे काम
उद्या सुट्टी उद्या जायचं सकाळी निघून जायचं.
तेच ना सकाळीच जावं लागेल.
हूं
तुमचे वजन घेतले गेले. का मुलांचे
हा घेतले गेले अजून सोमवारीला आरोग्य तपासणी त्या दिवशी देतील.
आमच बी आमचं पण आता आठ तारखेला सांगत आता हे एक अंगणवाडीचे आठ तारखेला राहणार एक अंगणवाडीचे नऊ तारखेला राहणार आरोग्य तपासून
हूं एक अंगणवाडी मध्ये झालं आणि एक अंगणवाडीच बाकी ते आठ तारखेलाय
असंय का?
हम्म
आमचं पण ते तस सांगत होते की म्हणजे आपण तिथं उपस्थित राहिलो ना मुलांचे वजन घ्यायला. तर मग चांगले वजन घेता येतात. ते
हम्म तसच म्हणताय ते काय नाही आरोग्य तपासणीवाले स्वतः घेतात ते अ हेश मॅम हम्
पण निघून जातो
हम्म
ह भेटी का झाल्या का तुमच्या किशोरवई मुलींच्या
नाही बाकी सुनीता ते ग्रुपला काय मेसेज चार पाच दिवस आपल्याला चर्चा करायचय बायांबरोबर असं मेसेज टाकलेला आहे ग्रुपला
हो टाकलेलं आहे ते म्हणजे माले मा सरानी टाकलेला आहे तो मेसेज ना तर ते सांगत होते की म्हणजे विजिट राहणार सरांची कधी पण विजिट होऊ शकते अकरा बारा तारखेपर्यंत त्यांची तर आपण आरोग्य ग्राम प्रकल्पावर काम करत आहे कोणत्या संस्थाद्वारे काम करत आहे आपण बाय संस्थाद्वारे काम करत आहे तर हे महिलांना माहित आहे का नाही आपण कितीक वस्तू महि मुलांना दिल्या मुलीना दिल्या आता किचन गार्डन दिले मुली मुलींना पण दिले आपण गरोदर माताना पण ते दिलें मातना पण दिले आ त्यांना ते आपण काही पॅड सॅनिटरी प्याड दिली आपण केळी पासून केळीच्या साली पासून तयार अजून ते आपण बेबी किट दिलेला आहे तर त्यांना आपण प्रत्येक बैठकीत की आपलं संस्थेच नाव सांगितले आहे क आपण कोणत्या संस्थेवारे त्यांना दिलं होत तर ते हो तेच विचारणार ते त्यांना तर तुम्हाला कोणत्या संस्थाद्वारे काही दिलं गेलेलं आहे हे साहित्य का या महिला गावात काम करतात ते तुमच्या ब बैठक्या घेतात का असं विचार
असं विचारतील का
हो तर ते महिलांना सांगता यायला पाहिजे
हा सांगता यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे
असं आपल्या महिला कस आहे लाजतात बोलत नाही ना ते आपल्या आपल्या बैठकीत राहिले का सगळे चर्चा करतात पण अस अचानक कोणी येऊन गेलं आणि विचारतात तर घाबरून जातात ते बोलत च नाही
हो तसच करतात ते हसायला लागतात
हा ना
कोणीच बोलत नाहीत
बोलत नाहीय ते तोच मोठा प्रॉब्लेम आहे ते बोलायला पाहिजे आपण संस्थाद्वारे आता त्यांना कितीक वस्तू दिलेली आहे कितीक माहिती दिलेली आहे पहिले या गावात पण काम झालेलं आहे पण आता आपण कुपी शीतवर काम करत आहे आरोग्य यावर काम करत आहे ते त्यांना सांगता यायला पाहिजे
हो
तस आता आपण दर महिन्याला गरोधर्मातांची बेठिका घेतात संंदा महातांच्या भेटी का घेतात आपण त्याच्यात त्यांना माहिती देत होतच
हा देतात
पण ते बोलत नाही ना असं विजिट आली की
हम्
बोलायला पाहिजे ते
हो बोलायला पाहिजे.
आपण या संस्थे द्वारे आता कीती? महिलांना कितीक माहिती दिलेली आहे. तस सांगितलेलं आहे सरांनी की महिलांना सांगायचं? कि त्यांना निरोप्या निरोप द्यायच की सर विजिट ला कधी पण येतील आणि तुम्हाला विचारतील. कि हे वस्तू तुम्हाला कोण त्या संस्थेद्वारे दिले गेलेले आहे. ते त्यांना सांगता आलं पाहिजे.
आपल्याला घरी घरी जावं लागेल. सुनीता त्यांना सांगायला चर्चा करायला.
हो आपण तस एक भेटी का घेऊ शकतो ना सोमवार मंगळवार जस आपल्याला टाइम भेटला की आपण संंदा माता गरोदर माताना गोळा करायच तिथं आणि त्यांना म्हणजे आपली तर चर्चा होणारच आहे बैठकीत.
हा तसच करावं लागेल म.
हो तेव्हाच त्यांना सांगायचं?
हो.
ठ तारीख पण हो आपण मग तिथं बैठकीत त्यांना चर्चा करू. ना आपण कशामध्ये म्हणजे कस कोणत्या संस्थेद्वारे आपल्याला काही वस्तू दिल्या गेलेल्या आहे. या संस्थेने आपल्या गावात कितीक वस्तू वाटप केल्या. आणि कशावर काम केलेलं आहे ते त्यांना सांगता आलं पाहिजे.
हो.
कारण एक वर्ष झालं आपल्याला या संस्थेत काम करायला.
एक वर्ष जास्त होऊन गेलं.
हा तेच हे दोन तीन महिने जास्त झाले.
हो.
तर त्या महिलांना हे सांगता आलं पाहिजे. की आपण दरबेठेकीत त्यांना कोणती माहिती देतो. कशाविषयी माहिती देतो. आपण या गावात म्हणजे हे काम करत असताना त्यांना आपल्याना सुद्धा खूप काही अडचणी आल्या सुरुवातीला. पण आता ते पुढे असं हो खूप अडचणी आल्या. पण आता पुढे त्यांना पण बोलता यायायला पाहिजे. असं लाजायचं नाही सांगायचं त्यांना भेट दिली का.
हो.
बोलायचं घाबरायचं पण नाही कसं आहे ते घाबर घाबरून जातात ना त्याच्यामुळे बोलत नाही. आणि काही महिला तर लाजतात मग लाजले का ते हसत जायलाला त्यात मला नाही हा असं करतात अस करता सांगायच या संस्थेद्वारे आम्हाला ह्या ह्या वस्तू दिल्या गेल्या या संस्थेने या विषयावर आम्हाला शिकवलं असं म्हणजे आपण जी माहिती देतो त्यांना ते
हा ह.
ते सांगा सांगितलं का मग कस आहे ते बोलणार तेव्हाच ते मग हो काहीतरी काम करताय आपल्या सी आरपी इथ काहीतरी असं करता आहे. हे असं त्यांना पण.
तेना वाटणार.
कसं आहे. आपण एवढं आता काम करून सुद्धा महिलांना बोलताना येणार, मग ते तर सांगतीलच आपल्यालाच बोलतील.
आपल्यालाच बोलणारे तुम्ही शिकवत नाही, तुम्ही काहीच मार्गदर्शन करत नाही, त्यांना. म्हणून ते बोलवत नाही, असं सांगतील आपल्याला.
तेच ना आपल्याला त्यांना सांगावं लागेल ला जायचं नाही, बाई बोलायचं सर आले का त्यांना सांगायचं आम्ही काय माहिती दिलेली आहे. तुम्हाला तुम्हाला आम आम्ही प्रत्येक महिन्याला भि दिलेली आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला प्रोटीन काढून दाखवलेलं आहे, तुमचं वजनानुसार प्रोटीन असायला पाहिजे, स्तंदा मातांना आपण स्तन पानाचा कोर्स शिकवलेला आहे. ते त्यांना सांगता आला पाहिजे. त्या वेळेस.
हा.
आणि आपण त्यांना किती किचन गार्डन दिले, तर त्या आ किचन गार्डनच्या त्यांना किती फायदा झाला, किती उत्पन्न घेतलं त्यांनी त्याच्याद्वारे ते सुद्धा बोलता यायला पा पाहिजे.
हो.
ते जोपर्यंत बोल बोलणार नाही, तोपर्यंत ते आपल्यालाच बोलतील कि, ताई तुम्ही शिकवलं नसणार तुम्ही विजिट केली नसणार, त्यांना भेटी दिल्या नसतील म्हणून त्यांना बोलता येत नाही, आपण तर प्रत्येक महिन्याला महिलांची भेट. ट गेतातच.
हो कोण ते बोलतील तवा. नाही तर आप आपल्यालाच बोलतील मग. सर्दी
हा ना आपण आता समज समजा आपल्या गावात, लसीकरण राहिलं तर लसीकरणाच्या दिवशी आपण गरोदर माता पण गरोदर माता पण असतात, तिथं आणि स्कंदा माता पण असतात, तर आपण त्यांना मार्गदर्शन केलेलंच आहे.
हो ना दर महिन्याला.
हो दर महिन्याला. करतात आपण लस विषयी माहिती देतो, त्यांना आपण गरोदर माताला किती महिन्यात, किती वजन वाढायला पाहिजे त्याच बाळाच किती वजन असायला पाहिजे, आणि सोनोग्राफी किती द करायला पाहिजे, असं आपण महिलांना सा तर दरवेळेस आपण सांगतोच.
हम
ते तरी त्यांना बोलता आलं पाहिजे कि नाही हो. कि आपण सगळ्यांना तर मार्गदर्शन केलेलंच आहे. किशोरी मुलींना गरोदर मातांना स्ंदामातांना.
हो ना.
ते सांगितलं होत, सरांनी पण मेसेज केलेला आहे. सांगायचं त्यांना निरोप द्यायचा. तर आपण घरोघरी निरोप देण्यापेक्षा, घरोघरी मातांना निरोप देऊसच, पण आपण एक बैठक घेतली ना तर बरं होणार. कस आहे बैठक एक. बैठकीत सर्वांची चर्चा होऊन जाते. आणि आपण एक. किला सांगणार. दुसरीला सांगणार त्या
ड्या बाहेर जाऊन करून घे नाही यायचं मग त्यांचं एक मिटिंग हम् सात.
त्यांना गोळा करायचा आणि तिथं एक बैठक घ्यायची. आणि त्या बैठकीत सांगायचं कि आम्ही कोणत्या विषयावर काम केलेलं आहे या गावात आणि कशाद्वारे तुम्हाला माहिती ती दिलेली आहे. या संस्थेने तुम्हाला काय काय दिलेलं आहे. ते तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. असं त्यांना आपण निरोप देऊ.
हो तस करावं लागेल आता.
हा ना म्हणजे विजिट
द्यावलागल आठ तारखेल
कारण विजिट कुठे कधी राहू शकते. हे आपल्याला सांगता नाही येत. कारण आपल्याकडे भरपूर गावं दिली गेलेली आहे. आणि कोणत्या गावात विजिट राहू शकत ते आपण अंदाजे सांगू पण नाही शकत. त्यामुळे म्हणजे आपली तयारी पहिले पाासूनच करून ठेवायची.
हा.
कारण कि बघा आता जुन्या गावामध्ये तीन चार वर्ष या संस्थेने काम केलेलं आहे. आपला हा दुसरा वर्ष चालू आहे. परंतु त्याच गावात विजिट होणार असं नाही. कुठे पण जाऊ शकतात ते विजिट ला.
हम्म कुठं बी जाऊ शकणार एक तर माझं बरडीपाडाला जास्त येत काय सुनीता
ते तर होतच
हम कधी येतिल सुनीता.
तर सर सांगता आहे म्हणजे सहा तारखेपासून
सहा तारखे पाच चार पाच दिवस
चार पाच दिवसात व्हिजिट राहणारच आहे.
हा आणि वैभव सर येतील का?
ते सांगता नाही येत वैभव सर येतील का आता दुसरे सर येतील असं.
हम्म.
पण कसं आहे त्यांची टीम आहे ती तर त्या टीमनुसार ते काम करणारच.
हम्म.
त्यांना पण माहित पडायला पाहिजे. कि आपण ही संस्था राबवत आहे. तर या संस्थेद्वारे महिलांना कितीक माहिती झालेला आहे. कितीक वस्तूंना फायदा झालेला आहे. आणि कितीक मातांना म्हणजे समजलेलं आहे. त्याच्यासाठी ते विजिटला येणार. तसं महिलांना सांगता यायला पाहिजे बोलायला पाहिजे महिला. मुलींना विचारतील किशोरवयीन मुलींना हा ते हा. आपण दर महिन्याला त्यांची बैठक घेतो. कधी कोणत्या विषयावर तर कधी कोणत्या विषयावर त्या विषयावर त्यांना बोलता यायला पाहिजे. आपण त्यांना अनेक विषयावर माहिती दिलेली आहे कमी वयात लक् लग्न नाही करायचं याच्यावर सुद्धा आपण भरपूर माहिती दिलेली आहे. आणि हे गर्भाशयाचे कॅनसर सगळे म्हणजे याच्यावर आपण खूपच माहिती दिलेली आहे त्यांना तर ते बोलता यायला पाहिजे त्यांना
हो
असं नाही कि मग ते सर आले तर मग फजिता झाली असं नाही व्हायला पाहिजे
हो मी तिंग ठेवावं लागेल सनीता मला
तसच मला पण करावं लागेल कारण आपल्या आपल्या कामाच नियोजन पहिलेपासून आपल्याला झालं